हॅलो..... हॅलो......
हा आवाज ऐकू येतोय....
आयत.....
हा बोल का नाही बसलोय बघ.....
काय म्हणलास?
जेवलस काय?
नाही एवढ्या लवकर कुठे अजून टाइम आहे तू?
मी पण ना आता थोडं वण ते नाही तझ्याडे एक काम होतं
बोल की.
मला लॅपटॉप घ्यायचा होता.
कधी घेणार हाईस?
आता बघालोय बघ का आता चांगला मिळाला की घेणार. अरे तुला आता माहितीच आपल्याला कसा पाहिजे कसा नाही.
हा हा किती कितीच्या रेंज मध्ये पाहिजे
बजेट अजून माझ फिक्स नाही आहे पण तुला माहिती आहे के आता कस पाहिजे आपला. त्या हेन सांगते मग तू.
काय म्हणालास.
त्या हे ना सांग म्हणलं रे तु.
सांगतो की अब दोन तीन कंपन्याज आहेत त्यांचा चांगला आहे.
हा
एच एच पि च एक आहे
हां.
त्यानंतर लिनोवाचा हाय. लिनोवच आहे एच पीच आहे. म्हणजे या दोन कंपन्या तर चांगल्या आहेत.
हा आपल्याला रॅम किती जिबी पाहिजे.
रॅम सोळा जीबी तरी पाहिजे एकदम चांगलाच आणायचं असला तर.
आणि एस एस डी
एस एसडी पाचशे पाचशे बारा
पा बारा काय
हो पाचशे बारा पाहिजे.
हां. मग आणि कॉलेजच काय काय जाऊन आलास काय?
आज गेले लेलो की.
गेलतंस.
गेलतो लेक्चर काय झालं नाही.
हा.
ऑप लेक्चर होत.
हां.
मग लॅबमध्येध्ये बसवलं
हां.
आणि मग सोडल कॉलेज.
काय मर्दा मी म्हणलेलं आपलं पेपर व्हायच्या आधी एकदा बाहेर कुणीकड तर जाऊन येऊया हॉटेला वगैरे.
हॉटेलला जायचं.
हा.
जाऊया की मग.
मी पण येताना गेलतो आमच्या दहावीच्या ग्रुप बरोबर.
हां मग
कुठा आहे मा का हॉटेल आंब्याच्या इकड आहे. हा हॉटेल मोठा आहे.
ह् व्हेज आणि नॉन व्हेज आहेय का?
हो दो्ही बन व्ज आणि नॉन वहेज दो्ही बन
हाय काय?
ह तू गया खातस
मी काय नॉनव्हेज व्हेज नाही काय नॉनव्हेज आवडते मला.
हा तुमच्या इथं काय?
आमच्या इथं पण एक हाय हॉटेल.
हां
आलरेडी जेवन मी
हा तू गेलस का तिथं
आले दोन वेळा जाऊन आले
कोण कोण घेलता
मी आणि मित्र होतो माझं.
हां
भार जीव वंदितत
हा हा.
दोनशे साठ रुपया ला स्पेशल थाळी मिळतीया.
हा
जेव नाज
हा
बघूया कुठल्या हॉटेला जायच?
बघू घी आता मी गेलो तर तिथं कसं कसं होतं बघ. आधी त्यांनी एक गेम ठेवलेला
हा
म्हणजे ऑर्डर येऊस आपण पहिला स्टार्टिंगला ऑर्डर द्यायची
हां
त्यानंतर आपला गेम असते तित
ओके
मग तिथं कस आहे की आपण वाहू शकते जे हरल
हां
ते सगळं बिल देणार आपण लवण्यावर आहे आपण जर का लावल ते मझ आता पाच जण आपण
हा
तर आपण जर का हल्लो म्हणजे आपल्या पाच जणांच्यातला एक जण हरला
हा
तर सगळं बिल तो पेड करणार
आसाा आहे भारी
आणि जर का आपल्याला आवायजं नसल तसं का फक्त खेळायचं असल
हा
तर आपण नुसत खेळू शकतोय आणि खेळून झालं गेम कायत माहिितय का म्हणजे आपण एखकादा नंबर द्यायचा कुणाल तर
हां
आणि आपला नंबर
हा
त्याज ऍडिशन करत करत करत करत जायचं जो पर्यंत झिरो येत नाय त्या त्या संख्येत झिरो आला म्हे किती पण संख्या अस वीस आसू तीस असू दे त्या संख्येत एकदा झिरो आला
हां
मग त्याहारला ना तरी जिगतोय असं मग भारी ते
मग दाव्या देतच गेम आहे म्हणल्यावर
ीम पण आहे आणि स्टार्टअप ला त्यांचा फ्री स्टार्टअप आहे आठ का नऊ स्टार्टअप असत्यात
होय
म्हे तो नश खाना असतो र त्यानंतर सूप मटन सूप वगैरे तेन असतय महिती का तुला
चाल ते मग बाहेर आहे कि तिथं तिथंच जाऊया मग
ह स्टार्टअप जे आहे तेो फ्री आहे आठ नऊ आहेत त्यातला एक तुला महिना आणि वेजवाल्यांसाठी पण आहे त्यानंतर जेवण आहे जेवण जे तुला पाहिजे ते सगळं तिथं नॉनव्हेजला हर एक आयटम आहे तिथं
थाळीचा रेट काय तेतो
ते काय तीनशे असल चारशे असल घेण्यावर हाय
चालते ते तेच तेच लोकेशन फिक्स करूया मग
चालत आणि आणि मेन गोष्ट माहिती्या गस
हा
सगळं झाल्यानंतर तला पान नाहीतर आईस्क्रीम आण देत
नाहीतर काय
मग कसं वाटते पान तर पान नाही तर आईस्क्रीम देतात र
होय भारी हाय की आमच्याकडं हॉटेल आहेलास काय नाही फक्त जेवणच आहे गेम पण नाही आणि लास्ट ला काय दि देत पण नाही
हां हां माझववादेते नाव होसर
येतंय की
आमच्या इथल्या जिओच्या टावरचं जरा काम चालू रे
स आमच्या इथं काय जवळच आहे सोड टॉवर त्यामुळेग काय विश्ित नाही रेंज बरोबर येत्या
तुझ काय आवाज येतोय वेवस्तीत
हम्म तेच क
माझा आवाज येते का व्यवस्थित
येतय येतय क्लियर येतय
हा हा
काय करायलस
मी आता आता खेळून आलो
हां
आता बसली मग तू जातेस काय कोणीड खेळाला
मी जातोय की फुटबॉल खेळा
पुनडा
इथं आमच्या इथनं जवळ ग्राउंड आहे शाळेजवळ मोठं ग्र उंड आहे
हा
तिथं दोन तीन टीम आहेत फुटबॉलच्या
हा
तिथ जात घ्या
फुटबॉल आवडतय का क्रिकेट.
फुटबॉल क्रिकेटही तर कोणी एवढे खेळत नाही जास्त फुटबॉलच खेळत.
फिफा वर्ल्ड कप बघतेस का.
शिफा बघतोय की तू बघतेस का.
मी आता सध्या तरी नाही घर बघायचं हाय.
भारी असतोय.
बर. आणि मग तुझी बहीण पुण्यावरून आली काय.
मागच्या महिन्यात आलेली.
हां.
आता बघू आता सुट्टी मिळेल तेव्हा गणपतीमध्ये मिळेल सुट्टी.
हां.
त्यावेळी येणार सारखी सुट्टी देत नाहीत ना.
हा.
आणि का मग आता खेळाला जातोय. शिका तर करायं होत जेवची टायमिंग होत्या.
जरा मोठ्या न बोल.
आता खेळायला जातोय रे.
हां हां.
खेळून आल्या जेवायची टायमिंग होत्या.
हां.
जेवण झाला मग काय तर करायचं इकडं तिकडं.
भारी हाय निवांत आहेस मग.
गेम खेळतेस काय.
खेळतोय की ते आपण परवा खेळत होती, कारची कार रेसिंग.
हा.
तेच की.
हां हां.
ती बार आहे.
व्हेज जास्त आवडते का नॉन व्हेज.
नॉन वहेज नॉनव्हेज खातुय जास्त.
अंडी चिकन का मटन.
चिकन.
हा हा.
मटन नाही कायदा चिकन भर लागतय.
तांबडा पांढरा आवडतोय का.
आवडतय तांमडा पंढरा काय?
आळणी पाणी.
ते ते नाही एवढं आवड.
ते मटन सूप असतेय ते.
हा हा ते आवडतय. ते खातोय.
हां.
आमच्या इथं हे हाय नाही. गावरान पोल्ट्री हाय ना.
हा.
तितल्या कोंबड्या आनतूय आमी.
हा हा. घरातलं जास्त आवडते का बाहेरच जास्त आवडते नॉनव्हेज.
घरातलं घरातलं भारी असते
बाहेरच आवडत नाही ऐवढं.
बाहेरच ना एवढं काहीतरी भेसळ असते च कदाचित
हा हा,
त्यामुळ घरातलंच भारी.
मी पण जास्त बाहेर हॉटेल ला असं जायत नाय. खर सगळे मित्र मित्र भेटयच असलं किंवा मग काय तर काम असलं तरच नाहीतर मी पण जास्त करून हॉटेल ला असं जात नाही तुझा आवाज येणार आहे सर आहे हॅलो
हॅलो,,
हॅलो,,, हां.
हा येते का आवाज
हा येतय बाहेर जास्त करून हॉटेल ला जेवाय जात नाही म्हणलं रे मी
ह,
बाहेर जास्त करून हॉटेलला जेवायला जात नाही.
हा,, चांगलं आय, बाहेर जास्त जायाचच नाही. घरातलंच भारी. आता वाट
मग गाडी का आता रिपेरीला टाकलेली नाग हॉटेल ला जाते त्याला कोणाला घेऊन जाते
मित्र असतय माझ,, गावातलं.
घरातला नव रवं जातेस का?
नाही नाही,, मित्रांच्या बरोबर..
का ये?
घरातली बाहेरच खायत नाही
ह चालतेय मग मी बघतो आणि लॅपटॉपच काय काय करायचं बघा मग
बर बर चालते
हां